हॅलो
मी दोन वेळा फोन केल तर लागला नाही की
नाही आत्ता लागलं ना तुमचं
होय मगा सिनंगवालती उचलला नाही सध मी
नाही आलाच नव्हता मी पण लावायला लागला नाही तुम्हाला
हा
दोन तीन वेळा लावला लागलाच नाही
हम्म उठलं वा
नाही नाही झोपले अजून
निवंत झोपले बा
झोपलं एच्या त्यामध्ये कॉल एक केलेला आता याच्या आधी पण आणि तो हेच झाला नाही. कॉल आता हेच झाला नाही ऍड झालाच नाही दहा मिनट झाली तरी पण ऍड झालाच नाही.
नाही झाला.
नाही झालं ना.
हम्म बोला आणि काय चाललंय मग.
काय नाही त्यासनी बाहेर घालवल मी आलो घरात भांडणच दोघजन.
हा हा.
ती पण मी घरात आलो की घरातच येतात खेळाय बघतच नाहीत.
हा हा.
माघ
आणि काय मग.
काय नाही झोपलेल उठलो आणि्.
झाली झोप.
कुठं झोपू देत तो हे भांडाल त दोघ जण दोघांनी बी झोपा म्हणता एक जण कोण झोप. ते बघ गेली बाहेर आणि.
हा हा हा.
माघ
मग काय आणि बोला. चहा वगैरे कधी घेताय. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो आवाज येई ना तुमचा. हॅलो. हॅलो. हॅलो.